हॅलो.
हा कुठं आहेस कायर करायला आहे.
काय नाही बसलोय.
मग काय घेऊन जायचय.
म तु काय करायलास.
मी बसल निवन एवढ काय करायचं आता.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
अंशूला जायचंय किती वेळ लागणार.
नाही अर्ध तास लगन आहेलव
लगेच येतोय मग का जेवय जा आहे का.
देणार ती.
कुठल्या हॉटेल ला जायचय. हा ठीक आहे सॅड लाजायचं् बघतोय त्याला. हो करतोय त्याला जेवायला.
होय.
काय आता जॉबला याय म्हटलं काय ऐकत नाही.
सन्याबाई कुठे आहेत.
हे असेल आता आता कोंला व्हा पाहिजे त्याला. फोन लावा की त्याला. लागायचं ना नंतर फोन बघूया आज देतोय का जेवण
ह.
चालते चालते करतो तुला नंतर मग.